हॅलो
हॅलो
बोल की, कुठे गेलीस?... हॅलो... येतोय की.
बोल, कुठे गेलीस? पुण्याला, माहित नाही तुला?
पुण्याला माहित आहे की.
मग, आता म्हणजे, इथे वर होतो, वरती होतो. दीदीच्या मैत्रिणी जवळ आला होता ना, मी म्हणलं जातो का?
दीदीलाच म्हटलं, दीदी पण तिथंच आहे. हं, ये म्हणलं, मी जातो.
दाजी आले काय नाही तिकडनं?
दाजी येऊन, परत आणि उत्तराखंडला गेलेत.
हां हां..
काय नाही, मग काय चाललंय?
निवांत.
बर, तू कुठं फोन बिन करायलायस? आणि मी पण करत नाही तुला.
अरे काय... च काय नाही, सध्या, न-घरातच काही काम करायचं. गोठ्यातून जाऊन यायचं आणि इथं घरात मग काय. निवांतच असतोय सोड सात नंतर, दोनच दिवस, कालचा तसा तर गेला. आणि आज गेलेलो सकाळी.... तो मित्र आलाय वाडीचा. मग, मी आता, मी कुंडलमधनं गायी आणल्यात ना थोड्या.
कुंडल कुठे आहे? तुझ्या नादात मी बोलत बोलत खाद्य आणलं बाबा.
घरी, घर सोडून खाली गेलीस.
खाली गेलं लिप्ट पण आलो तर आवाात जाणार म्हण मग. पायरन आल असं झालं ना.
हा हा. ते काय झालंय मित्रालाय तू पुण्यालाचतोय वाढतला त्यात मी आणले कुंडलमधून गाई कुंडल आहे. सांगलीचं पुढं एक सांगलीच पुढं पलूस पलूजच्या पुढं कुंडल. मग मला इथन घरापासून हा, मला इथन घरापासून डायरेक्ट शंभर किलोमीटर पडत.
हम्म.
मग तो म्हणलेला जाऊया जाऊया लागलेला. मग म्हणलं जाऊया मग अस. काही साडेनऊ ला माझं सगळं आवडल त्यात पप्पा गेलेले बालकुंदरीला.
हम्म.
मग प देवाला फिरायला गेल ते.
हम् कुठे आलेय बाळगुंद्रे ऐकलय मी.
तिथं हच्या आपलं बेळगावच्या पुढं.
हा हा बेळगावली पडत.
हम्म मग ते झालं म बाप्पा पण नव्हत. ते ना मी एकटाच होतो मग, सकाळी सगळं आवरून निघालोय साडेनऊ ला.
हा.
वाडीत पोचलो साडे झाला. वाडीत न निघालो अकरा वाजता कुंडलमध्येध्ये पोहोचलो एक वाजता.
आज.
होय. एकला परत तिथं सगळं थांबून तिथनं निघालू अडीच वाजता. आणि. अडीच वाजता निघून मग त्यात पावसात अडकलो सांगली मध्ये
फोर व्हीलर येऊन गेलोस का टू व्हीलर.
नाय टू विलरने केलेलो.
क करन गेलतस.
म्हणून मग टू व्हीलरने गेलेलो ते अडेकलो पावस. अडकल की पावसात.
चांगला.
त्या सांगलीत.
म.
मग तिथं थांबलो थोडा वेळ मग, निघालो आलो म्हणता ना वेळ झाला. पावणे सहा वाजले. काय तिथून ते आवरून आत्ता गोट्यातलं सगळं आवरून आलेलो. घरी तुझा फोन आला ब त्यावे. येऊन काय मला तास दीड तास म्हणजे लय झालं.
सेन तेन कोण हे करताय मम्मी काढत असल.
फिरताकोटा आहे ओपन आहे तिकडं सोडलेले असतात
ओपन आहे व ह ह.
धारला तेवढ इकडे आत घेतोय
हम् तरतेन कोण म्हणजे तुमचं मशीन असेल ना मग काय बरं आहे कसं चाललंय मग
ोय बरोबर धार हे मस्त झाला एक तास लागतोय बरोबर धाराला.
संध्या आणि व एरण देईन कसं व एरणीचं कसं करताय
वैरणीच काय सकाळी माझी धार संपली का नाही बग बरोबर इथून जातोय सहा वाजता
हम्म पण विकत घेतल्यास बाहेरचे का तुमच्या घरचीच आहे
नाही घरचीच आहे.
बर एवढे एवढ्या सगळ्याच म पुरत्या
ओके अ तिकडे अर्धा एकर वैरनच केले.
नाही घरची जनावर एवढे असले तर ते म्हणजे. जर एवढी म्हणजे जनावर असल. तर मग ते करायलाच लागतय बरच आमचे तर घोट भरपूर आहेत सगळ्यांनी निम्मा रान तण्यासाठीच केले.
पैसे येणार आहे.
येऊन येऊन कि येणार आणि ते वर्षाला बिल ये वर्षाला बिल येणार ते ते पन्नास साठ त्यातलं आहे ना
होय मग दहा दिवसाला पन्नास हजार येत असल्या तर
काय करायचं आणि त्यातलंय बघ त्यातलं नि म त्यात खतच नाही नाही ते बि बियास तेवढं जाणार.
हम्म.
काय नव्हते काय नाही शेती परवडत नाही सोड
नाही मग म्हणून मी काय पप्पा ना म्हणले ते अर्धा एकर वैरणीलाच केले. मग काय नाही सहाला इथन घरात न जातोय. आठलं सगळं पूर्ण सगळं टोटल गोट्यातलं सगळं ज सगळं आवड
चांगलं जातोय मला वाटलं कि दिला जाते डेअरी तुमच्या इथनं.
तरी माझ्या इेतं सध्या दहा वाजता.
मग काय मग निवणत आमच्या इथं कितीला डेअरी जातात बा सातला डेअरी जातात त्यामुळे चार ला उठावे लागतेय सगळ्याचे
नाही आम मी सहाला जातोय. हो सहा ला जातोय आठला सगळं मज आवरडते आठला कुलूप घातलं गोट्याला सगळी गायर तिकड सोडून देतो. कुलप घालतो जातो वैरण घेऊन येतोय. म्हणजे कस आहे मा काय आता. आपलं धार काढायचं ज्यावे गोठ्यात घेतोय.
ते एक एक घीत असशील ना एक एकच घीत असशील धार काढायला एककच घीेत असशेील रे तू गायस नाही आत.
दहा जणांचा गोठा आहे. काय मग तिथे काय करतो सगळ्यांना पहिला चारा टाकून घेतोय. प्रत्येक दहाच्या दहा म्हणजे आत्ता तिथं द दुधाला आट आहेत. तर आठ जणांचा तिथे चारा टाकून घेतोय त्याच्यावर सगळा भरडा टाकतोय. आणि तिकड गेट ओपन केलो की सगळे जण आपापल्या जाग्याला येऊन उभं रा हा मग. येऊन उभारले की मग मशीन लावत येतो एकाकडे सगळं तोपर्यंत माझं सगळ्या धार संपल्या संपतात. असते आता पप्पा काय एवढं म्हणजे काय सकाळी काय नसतात पप्पा सकाळी पप्पा पावडचा तुमचं नऊ वाजता.
मग पप्पा काय म्हणालं काय बि म्हणजे चेंज केलं अस जॉब सोडून येई
नाही नाही आमच्यात काहीच असलं काय नसते मवा पहिलाचां करूया म्हणून
हा रे, तू एकटा आहेस मुळात, घर तर, घरात तर पाहिजेस ना तू तुम्ही दोघं जण असता, आ एक बाबा बाहेर आहे, एक गावात आहे हा चालते, तू त्यात एकटा, त्यामुळं तुलाचं सांभाळायला पाहिजे सगळं. आन तुमी बरो मी तुला मेसेज टाकणार होतो, अरे म्हणलं, ही सगळी कशी काय? जेवायला स्नॅप टाकलेलं की आशूनं
हा, हा, हा, हां
तुला पण टाकलेल आशूचा पण स्नॅप सेम आहे, ह्याचा पण सेम आहे, त काय विषय नेमका आणि म्हणलं ही भेटली असेल म्हणलं सगळी
म ते आण्या चालेल ना साऊथ आफ्रिकेला, मीच च घेऊन गेलोय आणि मीच सोडलोय
कुठं, अगं बाय बाहेर आहे की
आणि मला म्हणली, मला फोन केली दुपारी
हम्म
कि असं असं शुभ्या काय करणार आहे संध्याकाळचं मी म्हटलं मी घोट्यातला आवरून साडेसात वाजता सात पर्यंत पोहचेन सात सव्वा सात म मला बोलली मला आठ वाजणार ठीकय म्हटलं म मला म्हणली कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मला कॉल
हा ह तुला स्वतःहून फोन केलती? भारीय
मम् मी तिथं गेलो आठ वाजता आणि आठला गेल्यानंतरन म नाही मी गेलो सव्वा सात वाजता मग सव्वा सात मला आण्या म्हणला तू आशिला घेऊन ये असं असं म मी म्हटलं ब हा म्हणलं मी थांबलेलो मग मी आणि संकेत थांबलेलो अजून सुशांत यायचा होता मग तोपर्यंत वाटा बघत थांबलो, तो आल्यानंतरन मग
तो ऑफिस बशी गेलाशील आणायला?
नाही तिच्याकडे गाडी होती की होय ती आली ती म्हणली, मी येतो रूमवर आन तु माझ्या रूमजवळ ये मला काय रूम माहित होती ना? म्हणली तिथं रूमच्या तिथं ये, मग मी तिथे गेलो मग माय मी तिथं पोहोचायला ती तिथं आली म आलो थांब म्हणली, दहा मिनिटात मी आवरून लगेच आली, म तिथून तिला घेतलो तोपर्यंत एक केक घेतला आणि तसंच ह्याला गेलो मग सोंगाड्याला
हम्म भारी
म तिथंन आल्या न मी सोडलो प चालली हा
तर काय म्हणतात येणार आहे य मम्मी आता जाणार होतो नाय गावाला म सुट्टी दीना झालेत मग तीच येणार आहे ईकडं चार दिवस येतो म्हणली तिला ये या म्हणू लागले दिदी, दिदी पण म येतो म्हणली
हो तिज, ऑफिसचं पण जरा काय तर चालूय हाय ना सांगालती
हम्म म्हणाल ती सोडणार आहे जॉब
होय मला सगळं सांगाल ती असं असं चालू आहे
सांगाल ती
हम्म
सोडणार म्हणाल ती म्हणून
होय मला म्हणली सोडणार आहे
हम्म लय आपत्यायाला लय मेंटली पूर्ण काय म्हणतात ना
हो मला म्हणले आता हो मी पण ते सांगितले एवढं प्रस्टेड होत असलं तर काय
कोणी सांगितलं एवढं करायला ती सरळ माहिती दोन म्हशी घेतलेल्या परवडल्या खर हे नको
अरे मी, मी काय म्हणलं काय एवढं म्हणजे काय गरज आहे सांग एवढंच आप लोड घेऊन आणि हे करून ह्यांच्यासाठी सगळं करून जॉब म्हणजे म्हणजे परत किंमत देत नसली तर काय उपयोग नाही त्या जॉबचा
खरंच की म्हणून तर सोडणार आहे आता सोडणार आहे बघ
थोड दिवस म्हणजे आता तिला एमबी डिग्रीच म्हणज बँकेत मला वस हजार रुपये पेमेंट तु तर खरं निवांत आहे तेच चाल तुझ रिसर्च आलाय म्हणजे तो जर भेटला की नाही
होय हम्म मला म्हणाल त मी पहिला तिथे ट्राय करणार आहे मझ ते झालं की मग इकड
हम्म तेच विषय झाला
हम्
पुण्यात लावत एक्सिस बँकेच पण ते कस बरा होत मग तिला पुण्यात नको
पुण्यात नको होय
नकोय तिला पुणे आम्ही पण त तात पुरताय लग्न होऊस तवर म्हणून करायचं नाही तर मग कशाला
ह
नाहीतर नाही बाबा आपण ते बी तदी जवळ इथं बॅचलर राहू शकतो नाही म मला गमतच नाही द हा म्हणून काय वाटत नाही हम्म न काय नाही